हॅलो. बोला. बोला.
हॅलो.
बोला ना!
येत नाही ना.
आवाज येते का?
काय करतेय?
काही नाही बसले. आणि तुम्ही?
हा, मी पण काय नाही हॉलमध्ये बस ए जाग.
काय कामात आहे का? घरीच.
नाही आता फ्री.
मग कधी येणार?
आता फ्री. मी.
कामात आहे का? बसलंय!
नाही ग बसली ना, आताच काम करून आली. वहिनी ते जेवण बनवत आहे. मी बसलीये आताच काम करून आले, आता फ्री झाली. पाणी भरून घेतलं, मग आली हॉलमध्ये बसली मग झोका खाते.
हा का
हम्म आणि सरितान ते गं
आहे.
हॅलो! हा आली का नाही हॉस्टेलला हा, काय करताय ते
काही नाही मोबाईल बघत बसली होती, हा मोबाईल बघत बसले इथे
मग तुमची एक्झाम कधीये गं?
सत्तावीस आणि ह्यांची स सरिता अन ह्यांची दोन दोन पासून ये, माझी सत्तावीस
हम्म.
आता तुम्ही कधी येणार ये?
अ आमचा टाइम टेबल नाही आलाय काय माहिती पण उद्या बघते मी कॉलेजला येते, मग काम आहे ना सरांसोबत ते जर्नलच विचारायचय जर्नल नाही दिले ना
हा, टाइम टेबल येईल तेव्हा येणार का मग लेटच येना
हो, हो लेटच येणार.
एक्झामलाच वेळीच येणार ना तुम्ही मग हम्म, आमची आता सत्तावीस पासून सुरू होत आहे आणि लास्ट आता अकरा बारा राहतील आणि ह्यांची सोळा तारखे पासून लास्ट राहतील.
हा, मग तुमची त हॉस्टेल मध्ये मज्जा असल ना ग
आहे भरपूर
हा.
काही नाही जेवण करून घ्यायचे, फ्रेश होऊन जायचे, अभ्यास कराय तेवढंच अभ्यास करायचं, मोबाईल बघायचं गप्पा गोष्टी सगळं करत बसायचं आम्ही
हम्म.
घरी किती काम करत्या दिदी तुम्ही
अगं खूपच काम दोन हात पण कमी पडता सांगू नको थकून जाते मी तर, जेव्हा अकरा बारा अकरा दहा अकरा वाजता झोपायचा टाइम असतो, आवरू आवरू थकून जाता दहा अकरा वाजून जात आम्ही महिन पळते माहितीे ये का अन सकाळी डायरेक्ट सहालाच उठते गं
दिवसभरात थाकून जात असेल ना
हं सहाला नाही सातला उठते, मग काय पूर्ण थकून जेव्हाचं उठो तेव्हाचं काम, काम काम काम बसायलाच भेटत नाही.
सांगत नको एवढं ना.
हो, हे काय एककडे गेले तर एक सांगत चहा बनवून दे, एक सांगत जेवण वाढवू दे एक सांगत्यात तर हे करस एक सांगता ते कर, कोणा कोणाचे ऐकायचे.
जेन वाडायला आणि चहा वाडायला थां वाडणारे येत. थाकून जातात पण खाणाऱ्या नाही पिणाऱ्या नाही थकत ना
हाव
सांगू नको एवढे थकून जाते. फिरून, फिरून जेवण करणे. फिरून, फिरून जेवण पण करते अन् फिरून, फिरून काम करत
त्याच्याच
कॅप्यासिटी संपून जाते गं.
हा ना, घरी क ते तेच काम असतं. बसायचं बी नाही टाइम.
हम्म.
आम्ही बी तर घरी जात हेच काम करतं दिवसभर.
हम्म. मग तू काय-काय काम केलं?
सकाळी उठल्या पासून ते स्वयंपाक करायचे, भांडे घासायचे आणि पाणी आणायचे झाडू मा मारायचे, हे करायचे, ते करायचे, दिवसभर तेच काम करत बसायचे, तरी काम नाही संपत.
हम्म, हम्म. एवढे काम राहता?
हा ना, आता तर घरी गेली तर, कोणीच नाही फक् क्त मम्मी आणि मीच. आणि लहान बाळ आहे ते तर मम्मीला काम- काम बी नाही करू द्यायचे. सगळं मिच करायची हं.
हा.
करून, करून पण थाकून जायची.
हम्म. मंग लाईट तर, पाणी बीनी येतं का नाही ग हॉस्टेल ला?
हा.
पाणी बीनी चालता का नाही? हम्म. मग पाव वडे, मिवडे खा खायला जातात का नाही? पाव वडे कटलेस खायला जाता का नाही?
हा, मी आता दोन एक दिवस गेलेच नाही आहे, बाकीचे कपडे शिवायला गेले ते. काही पुडी वगैरे घेऊन आले, पण ते पण नाही खाल्ले बसले आम्ही.
हा.
हे गेले होते मी नाही गेली. ह्यांना जा सांगून दिलं, पाठवून दिलं आणि मी इथेच बसली होती.
हम्म.
तुम्
हा.
कधी मधी जेव्हा खायच असतं तेव्हा जातात आणि
हं, हम्म.
नाहीत नाही जात, दोन दिेवस झाले गेलेच नाही.
हम्म आणि इथं तर शहरा कडे तर पेट्रोल पंपची, पेट्रोल पंपवर तर खूपच गर्दीये ना ग.
ना ते बंद होतय ग आता दीदी.
हा. नाही ग, ते पेट हा ते रात्री पण ती सिस्टरने कॉल केला सांगू नको. त बारा एक वाजता कॉल केलाय, तर बारा वाजता कोण जागी राहत का, इथं काय मेलेलेच पडलेले थकलेत. थकलेले माणसं ना रात्री कॉल करते म्हणे पेट्रोल, डिझेल संपून जाणार म्हणे आजच्या दिवस ये म्हने असं.
म्हणून रात्री रात्री कॉल करत होत्या का?
हो
आणि सिलेंडर बी ते बंद व्हायला लागले का?
सिलेंडर संपताय मग सिलेंडर पण नाही भेटतय ना. बुकिंग करून किती पंचेचाळीस दिवसात भेटतात.
हा बाकीचे सुरत ला गेले ना ते म्हणतात की हॉटेलमध्ये खाऊन खाऊन पण बोर होऊन गेल आणि भाकरी बी नाही खाल्ली काही नाही तिकडेच खाऊन खाऊन बोर होत आहे आणि सिलेंडर गॅस बि नाही भरून देत हाय इथ भेटतच नाही काय करू आता आम्ही घरी येऊन दागू म्हणत होते ते पण.
हां नाशिकवाले पण नाही नरसिंगवाले पण येऊन गेले ना ग. म्हणून तर मी हॉस्टेलला येत नाही.
भरपूरी यायला लागली ती.
हम्म
इथ काहीच नाही भेटत आणि कशाला राहा आम्ही म्हणतर इथय.
हम्म.
सगळ बंद होतोय मग सांगत होते ते. एवढे दिवस हां एवढे दिवस पण ना ते ना हे बाजाराचच जेवण करतोय आम्ही. काय आवडत बी नाही काही नाही म्हणतय रोज रोज तेच तेच बाजारात जाऊन सांगत होते.
नाही ग होस्टेल वाले म्हणून तर मी सांगते मेस वाले पण बंद बींद करून देेत आणि कटलेसवाले चालू आहे ग?
हा ते तर आहेच.
हम्म.
आणि महाग पण होऊन जातील ना दिदी नंतर.
हो महाग होऊन जाणार. आम्ही पण शहादाला शहादाला गेले तर तिथ तिथ मिसळ खाल्ली होती पंचवीस रुपयाची पस्तीस रुपयाला मिसळ दिली होती वाट
हम्म.
बदाम शेक बदाम शेक काय प्यायले तर सांगू नका एवढा थर्ड क्लास बदाम शेक म्हणून. त्याच्यापेक्षा मी तर नंदुरबारला बदाम शेक प्यायला गेले असते. ते परवडल ह्यानी उरिमलाचा ज्यूसवाला पण होता गेले तिकडन येऊ अस करून तिकडन इथे का गेले
हां.
हम्म.
आणि कधी केल होत तिथ?
किती दोन तीन दिवस झाले ग तेव्हा.
सहज का का गेल
हो शनिवारी गेले होते नाही ग हे सिस्टरच हेचे ट्रीटमेंट चालू आहे ना म्हणून.
हम्म
म्हणून दवाखान्यात अग दवाखान्यात गेले.
दवाखान्यात
हो मंग अजून मी आणि माझे सिस्टर मग
हम.. आ त्याचे नातवने ना त्याच्यासाठी कपडे घ्यायचे होते
हम्म आणि तुम्ही.
आम्ही.
मग मीपण सोबत गेले होते त्याच्या सोबत.
हम्म.
मग अ.. गेली सोबा सोबा वेटिंग लिस्ट मध्ये बसले, डॉक्टर आले, प्रोसेस झाली.
हम्म.
मंग नंतर तिथून लगेज अजून कुठे गेले होते आम्ही, डायरेक्ट ते हा हॉटेल मध्ये नाश्ता केला मग नंतर अजून आत्याचे आणी नातवाचे कपडे घ्यायचे होते, मग गेले बाग बाण गलीत तेथूनं, एम केवाला मीनं इस्टाग्राम व रील्स बघितली होती ना, एम के वाला ऐ के वाला आसा तिथे प सेल चालू होती, मग तिथे गेले होते तिथं काय ईदचं लावलेलं होतं. ईद होते त्या दिवशी रमजानच्या दिवशी. अनं तिथं ह नाही तिथूनं मग अजून कपडे घ्यायला गेले. खूप दुकाने फिरवले मग नंतर एक दुकानात गेले.
हम्म.
तिथं तिथं घेतले, हम्म... खूप थकले होते सगळे.
ह आणि मग त्याने एवढेचं कपडे घेतले आणि तुम्ही नाही घेतले का?
नाही गं, मी ने पण घेतले ना दोन ड्रेस, तिथं फोटो काढणार होती. पण मी पण विसरली, तसेचं घडी केलेले
नाही काढलं मग.
नाही.
हम्म.
हम्म. अ हजार हजार रुपयाची सेल लावलेली होती, मग तिथे घेतले. आणि त्या सिस्टरने सोळाशेला, मीने तर मजेत. तेराशे-चौदाशे ला देताना ते हजार हजार रुपये मी घेतले.
हम्म. दोन ड्रेस घेतले दोन हजार मध्ये.
हम्म. मग अ... अजून सिस्टरने सोलाशे ला घेतले. तो ड्रेस अठरा एकोणावीसशेला भेटना, तो सोळाशेला घेतला. दोन हजारा र अ दोन हजारचा ड्रेस एक सोळाशे ला घेतला. लासेल कापड चांगलं होतं.
मस्त आणलं असेल ना आणि कलरं
कलर पर्पल कलरये जांभळा कलर, माझा आहे डार्कवाला आहे आणि सिस्टरच्या आहेत फिकटवाला आहे. त ते तिच्या आहे तर मी म तिच्या पसंदची पसंतच्या एक घेतला मीने, अन् माझ्या पसंतच्या तिने घेतला.
हम्म दीदी आताची पेमेंट आली का तुमची हॉस्टेलची,
डिबिटी ग हा आले ना.
किती?
अकरा हजार नऊशे किती
हा माझी बी तेवढीच आली.
तेवढी झाली.
हम्म सरी सरीत आता आता काढली का डायरेक्ट मोबाईलच घेऊन घेतलं.
हम्म तेचे किती आले.
तिची ती फर्स्ट टाईम ला काढलच नाही होती ना तिची आता मग पण चाळीस हजार होते.
चाळीस हजार.
हा
एक पण सायकल नि काढली ना?
हा आताच आताच काढली तिने आताच अकाउंट ब चालू केली बंद होते ना हिच म्हणून,
हम्म
काढली तर काढली न्यू मोबाईलच घेऊन घेतला आता.
हम्म
आम्हीच गे घ्यायला गेलो पहिल्या दिवशी गेले त्या दिवशी सेकण आलं मग. अजून तिला नाही आवडलं आणि दुसऱ्या दिवशी अजून गेलं, अजून न्यू मोबाईल घेऊन आले.
हा तो चेंज करून घेतला होता का, हम्
स-साडे अकरा साडे अकरा ह-हजार
हा पहिला होता तो कोणता मोबाईल होता.